नाही.
काही नाही बसली.
बाळ झोपलं? काय खायलय.
हम. दही तडका, आणि रव्याच पोळी, काय म्हणतात त्याला उत्तप्पा.
आता काय म्हणलं तेबी आठवना व्हय तुम्हाला.
आवो नाही, माझं जरा डिशेच युनिक असतात, काय मी माझं मलाच माहीत नाही, नावं काय-काय द्यायची त्याला आता. हा.
तुम्ही केलाय, बर चांगली गोष्ट आहे.
बसून-बसून काय उचापत नव्हत्या, म्हणल जरा करूयात काहीतर उद्योग.
पाहिजे की काय तर.
होय तुम्हाला काय फोन यायला लागलाय काय.
होय केला कट
हम्म.
झालाय सोडा त्यांचा कॉल मगाशी, आता झाले दहा मिनटच्या वर पूर्ण होऊन झाले, आता आणि कशाला बोलायला फोन कराल्यात.
हम्म रेसिपी ट्राय करून बघा कधी तर, मी सांगते रेसिपी तुम्हाला आता
सांगा.
रवा घ्यायचा, परत हम्म आता करणार आहे लगेच.
लगेच करा उपवास आहे माझा.
अरे हा आमचा उपवास आहे ना, चालते उपवासाला हे रवा चालतोय की.
अ-आमच्यात नाही ओ खात.
नाही काय चालत नाही का मला माहित नाहीओ
नाही नाही. तसा विषय नाही इकडे इथं इ वगैरे कसं खात्यात तर आमच्या इकडे तुम्हाला सांगू काय कांदा बिंदा काय चालत नाही. साबूत साबूत पण चा आहेत आपण एकडें जिरे बिरं सगळे टाकतात का नाही ते बी चालत नाही त्यात, कोथंबीर बिथमीर काही नाही नुसत शाबू त्यात मिरची आणि शेंगदाणा हा त्यामुळेच
बजेट बजेट डायट
बजेट डाएट नाही बजेट डायटचा प्रश्न येते नाही. ते पहिल्यापासून पहिल्यापासूनच आमच्याकडे असेच पालत्यात त्याला काय करू शकते सांगा? उपवास असल की मला टेन्शन येतं सडा जास्तचं खायचं काय?
नाही एवढं हे असते तर करायचच नाही.
अहो मी पण उपवास का केलत माहितीय का? माझं नवस होतं ते नवस फेडवले मी म्हणून उपवास लय उपवास कशाला करतोय सांगा?
होय का?
पुढचा एक शनिवार झालं कि माझा नवस फिटते.
छान छान लग्नासाठी मुलगा बघत
लग्नासाठी बिग्नासाठी काही नाही भरतीसाठी करायलो लग्नासाठी कराव लागलं तर ल झाल
भरतीसाठी असं उपवास करून भरती मिळाली असती, तर मी पण केला असता मग.
अहो तस सांगत नाही ओ उपवास का करावले तुम्हाला सांगते का आमच्या तर तर रियालिटी सांगतो घरातल्यांनी कधी कुठल्या देवाचं म्हणजे आमच्या मम्मीच्या लग्न आधीपर्यंत ति्च्या सासूंन देवाचं कुठलं काही केलेलं नाहीय. लय राहिलय त्याच लय राहिलय तुम्हाला सांगतो खरं सांगते मी अहो त्यामुळे अहो त्यामुळे मला भरतीला लय दमवाले तुम्हाला आता तुम्ही सांगा जिथं माणूस होऊन जाईल तिथल मा माझ वहिना काम म्हनल्यावर तुम्ही काय म्हणती सांगा? एवढं कष्ट करून मग काय उपयोग आहेय का हाडाची पाड आता काय सांगाल एढे मोडून पडायची वेळ आलीया
झिज झाल्या का?
झीज! अहो झीज म्हणजे काय सांगू तुम्हाला कधी कधीतर सकाळी उठल्यानंतर पहिला पाय टाकला असता का नाही खाली हाड पयला मोडतायका का काय वा झालेला असते.
हम्म.
असा आवाज येत असतो कडकड कडकड एवढा आवाज येतोय आणि ते सांग त्या घरातल्यानीं अजून काही नाही बघा आता ठेवलाय चहा उकळा आलाय उकळू दे निवांत प्यायचं काय घातलं दुध घातल साखर घातली
अय आय असे सांगायच नाही प्रोसेस नीट सांगायची.
टोप घेतला.
हा.
त्याच्यामध्ये साखर टाकली
बरं टोपा डायरेक्ट साखर टाकला पाणी वगैरे घालत नाही?
पाणी नाही दुध घालते, मी नुसता दुधाचा चहा पिते.
हो काय मग कसं?
उपवास असल्यावर दूध घे दूध घेतलं पेलाभर, दूध वतलं त्यात साखर टाकली. चमचाभर चमचाभर चहा पावडर टाकली गॅस पेटवला आणि गॅसवर ठेवल
झालं एवढंच?
एवढंच काय आणि टाकत नाही वेलची बिलची काय आवडत नाही खायला चहामध्ये आलं बिलं नको वाटतं
मला एक चमचाचापूड एक चमचा साखर टाकल्यावर ते कडवत नाही स गोड झाला
हो अवघोडच होतो. चहा चहा पावडर एक चमचा म्हणलं तरी आमचा चमचा बारका आहे छोटा आहे. छछ एकदम छोट त्याला म्हणजे आपण अ हळदीच्या वगैरे डब्यामध्ये छोटा ठेवलेला असतो माहिते काय?
हा हा.
तेवढंच चमचा आहे ललेम मोटरस हा चार हमुळे ठेवत नाही. कारण हाताला कंट्रोल राहत नाही टाका गेले गडबड गडबडीमध्ये जास्त लांकड झाला तर पडतच आणि कोण आ. गडबड कस होत कोण आलंय त्याला जायची गडबड आहे आपण चहा करालोय. तर मग प्रॉब्लेम होतो ना म्हणताना मम्मीने बारकास ठेवलाय तुला घाला कंट्रोल राह नाही म्हण तती मला
हम्म.
त्यामुळे
बर मी सांगते रेसिपी आपय का?
हा उतप्याजी सांगाल तर उतप्याशी ना.
रवा घेतलाय रव्यामध्ये जर असं ताक घातलंय भरपूर प्रमाणात म्हणजे एक वीस रुपयाची पिशवी येते ना तेवढी पूर्णच वतल्या ताकात नाही ताकाची
ताकाचीच घेतल्या ह दह्याची घेतली नाही ताकात हा.
तेच घाटलं रव्यामध्ये मग ते असे एकदम स्पॉन्जी होऊपर्यंत म्हणजे बॅटर तर असं थिकच पाहिजे ते पाणी नुसतं आटायला पाहिजेत आपलं.
हा.
म्हणजे अ सोपत ना ते व्यवस्थित सोप वगैरे झालं ना मग त्या जर अस सोडा घालायचं आणि एक अर्धा तास रेस्ट ला ठेवायचं ते
हां.
मग अर्धा तासात आपली इकडची तिकडची काम आवरायची सगळी दह्याची पाकिट धुवून घ्यायची फोडायचं जरा पाणी घालून त्यात पाणी घालायचं थोडस
हा.
परत आणि शेंगदाण्याचं कूट आलं चटणी आणि मीठ आणि जराशी साखर घालून ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं.
सखरन कडंना अणारव
नाही होत एकदम नॉर्मल घालायच.
साखर घातल्यानंतर आणि गोड झाल्या तर चांगला लागणार आहे.
नाही एकदम नॉर्मल क्वांटिटी मध्ये घालायचं.
हम्म.
ते फिरवून घ्यायच आणि ते दह्यामध्ये घालायचं आणि तडक्याला हम्म तेल जिरं मोरी कडीपत्ता एवढे घालायचं. तडका झाला रेडी घेते दह्यात वतून ठेवायच. नर असं कोथबीर वगैरे घालून फ्रीज ला ठेवायचं गारवायला तोपर्यंत तिकड आपलं बॅटर तयार झालेलं असते त्यामध्ये मीठ घालायचं व्यवस्थित हलवायचं ते आणि आंबोळीच्या तव्यावरती जर असं जाड जाड असं पसरायचं ते. म्हणजे लोणी डोसा असतो बघा सेम तस
हा.
हम्म.
एका साईड ने भाजायचं असतें कि दोन्ही साईड ने भाजायचं त्याला कारण राव डोसा वगैरे कसं करणारी एका साईड ने
एका साइड ला भासतात हे खरं कसं होते जाड क्वांटिटी असताना ह्याची रव्याची त्यामुळे आतापर्यंत मग दोन्ही भाजायचं असलं तर दोन्ही साईडन भाजायचं
हा
हम्म म्हणजे मी मोस्टली कस पेपरडोसा वगैरे कराल तर एका साईडने भाजते थोडा
हा
हम्म मग
बाळाला आवडला असल तिखट खात नाही ना ती गोड खाती
तिकड खाते की आता सवय झालीये तिला
लागली नाही तर पहिला नुसतं गोडच खायचे ना
आता गोड खायला नको झालंय तिला सगळं तिकड पाहिजे
हा काय माने काय
निवाांत
आता स्वयंपाकायला लागणार चिलागी
होय आवरायला पाहिजे की आता आमचे दोघी बी कार्टी आता झोपलेत
आत्ता झोपून ती उठणार कधी आणि झोप परत झोप लागते का संध्याकाळ तिला
काय माहित आता ऐकेना ऊठ म्हणताना झोपल्या
शाळा किती सकाळी सुटते ना बाराच्या आसपास
होय
हा मग तेव्हापासून तिला झोपवायला पाहिजे होतं
दिवसभर खेळल्या घरात बसत नाही जरा आता जस जसं मोठं होईल तस झोप कमी होते नाही
हां
लहान असल्यावर जरा झोपत्यात सारखं
मग काय विषय नाही
आता उद्या तर काय संडे सुट्टीचा आहे
उ्या सुट्ट्या आहे पण रात्री त एकदम मोनर करेत तुम्हाला झोपून देते वय लवकर मग
ते पण आहेा सोडा काही जरा मोबाईल देऊन बसायचा मोबाईल बघत बस की झोप
बघू दे आता सध्याच्याला अभ्यास बभ्यास केयला नसल तिला
नाही आता तरी आहे की स्टँडिंग लाईन वगैरे दिलंय तिला मॅडमनी
अच्छा तुम्ही घेताय सगळ्या तुम् शिकवलेय म्हण तुम्हाला माहिती आहे
हम्म नाही काणार सेनियर घज लागेल का होत एवढं स्टँडिंग लाईन वगैरे
हा ते नर्सरीलाच असते बहुतेक तुम्ही नर्सरी शिकवलाय कुठं तुम्ही डायरेक्ट सिनियरलाच होता ना
सिनिर के जी ला काय डायरेक्ट त्यांना शब्द वर्ड होती सगळं ए बी सी डी
हां
ए बीसीडी म्हणजे त्याचं स्पेलिंग ए फॉर ऍपलची त्यानी असं स्पेलिंग सकट होतं
आता त्यांना फक्त तेवढंच असणार आहे
हम्म ता त्यांना फक्त स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन हे एवढं आहे आणि दिवाळी नंतर म्हणजे हि जर स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन कंप्लीट झाल्यावरती मग अ एबीसी वी ला त्याने स्टार्ट करणार असा आहे
हम्म चांगला
पोरशन अजून लई लांबिचा
लांब म्हणजे अजून तर ती लहान आहे आता नर्सरीलाय म्हणल्या काशाल लगेच येतं तिला
हम्म त्यात आणि वय तिच कमी आहे चार पाच महिन्याने
तरी मॅडमांनी घेतलंय ते नशिबाय
मॅडमनी नाही सरांनी घेतले
म्हणून काय नाही पण तिथलं सहसा मॅडमच संभाळतात आहेत ना सगळं
होय करा माझं दोन्ही वेळा मी गेले तेव्हा सरच होते मॅडम नव्हत्या
मॅडम म्हणजे पेपर वगैरे असणार तर मी मास्टर्स करत होत्या म्हणजे कामाला मी होते ना आपण दिवाळीस मी त्यांच्या गेलते त्या टायमिंगला बघितलं तर त्यांनी मास्टर्स करत होते सर असं मला बोललेले
होय
हा त्यामुळे मग त्या मास्टर्स करतात त्यामुळे पेपर वगैरे असे तुम्ही गेलता तवा आता पेपर झालात त्यांचे बकरा पटणा
हम्म
अह बकरा आल्या तय कुत्री बघा केवढी दंगा करा लागली लगेच ह
असु दे घ्या आज उपवास आहे
झाड खात्यात बाकी काय विषय नाही झाडं मम्मीना एवढा माहती ना तुम्हाला पटणार नाही पाणी जर आले नाही की नाही मम्मी लांब लांब ना पाणी आणून घालायलावते आम्हाला पटणार नाही तुम्हाला एवढं सांभाळ त झाडांना म्हणलं त्यांना हाकाललं नाही तर काही खरं नाही
हकला हकला
हा आवरा ठेवतो घ्या
हां